हा बोला, काय आवरलं काय? आवरलं?
गाव आवरत होतात
ह हा तेला कॉल केला होता ते ह मग तुमचं काय लागला नाही म्हणताना म्हनल अ हो आवरले की आवरूनच म्हटलं तुम्हाला मे तर म्हटल होत ना अकरावाजता हे करते म्हणून म्हणून अकरावा वाजता तर मेसेज केलते तुम्ही काय बिझी दिसला मला
ह होय
मग तोपर्यंत मी एक हे आहे ना वहिनी त्यांच्यासोबत बोलून घेत ले
हम्म हम्म हम्
हम्म मग तोपर्यंत कॉल चालू होता तोपर्यंत तुमचा आला हो आवरल की स्वयपाक वगैरे सगळ आवरला छोटा पण गेला स्कूल स्कूला डबा असतोना त्याचा
हा होय
हम्म तुमचं आवरलं सगळं
आमचं अजून चालू आहे बघा एवढं लोक रावरत नाही दुपार हो
ह हा हा हा स्वयंपाक वगैरे झाला
नाही अजून कुठला आत्ता सुरुवात करायची
बाप रे एवढा ऊशीर
होय सगळे येतात दीड दोन वाजता जेवायला त्यामुळ एक टायमिंग लाच करतोय जेवण ते काय गडबड नसते शिस्तात असते
बर आहे की मग आमच्यात नाही आमच्यात जवळ नाश त्या वगैरे असतो ना असताना सासूबाईंना शुगर आहे तेच त्यामुळे त्यांना टा नऊला म्हणजे नाश्ता लागतोय.
होय
हम् मग त्याच्यामुळे सगळेजण नाश्ता लागतात नऊला म्हणजे नाश्ता करायला लागते् त्यानंतर दहा ला स्कूल ला छोटा जातोय त्याच्यामुळे त्याला डब्याला टिफिन द्यावं लागते चपाती भाजी
अ होय
त्यामुळे आवडते लवकर म नुसत भाकरी आम्ही
आता कुणाच आमच टिफिन ते नसते त्यामुळे शिसतात असते सगळं काम
मग भारी आपलं गरम गरम करून खायचं हम्म बाकी नाश्ता वगैरे झाला तुमचा
नाश्ता करत नाही.
होय काय डायट जेवण
होय डारेक्ट जेव
हा हा हा मग तुम्हाला कन्नड येते काय
कन्नड येत नाही कळतय फक्त बोलायला येत नाही
होय काय ह ह ह तुमचं कन्नड म्हणजे कन्नड गाव आहे म्हंटलं ना तुमचं हिकडं
हो आमचं पप्पांचं गाव आजोबांचं गाव कर्नाटक खरंच आहे जनमलाय तिकड पप्प ते
आ हां
त्यामुळे आमचं तिकड काही जास्त संपर्क नाही फक्त अस काय कार्यक्रम ल जत्रा वगैरे असली तरच नाहीतर कधी तर मग त्यांनी लोक. तिकडे येतात आम्ही तिकडे जातय असं होतं.
हा हा, म्हणजे आमच्या सारखंचस आहे मग आम्ही पण तिकडं येऊन ना. आम्ही लहान असल्या म्हणजे पप्पा आमचे पप्पा लहान होते. ना तेव्हाच इकडे आले होते कामाचे. चेन ते तिथंच स्थायिक झालेले इचलकरंजी मध्ये. हम्म, त्याच्या आमचे रिलेटिव्ह सगळे म्हणतात हत्तरगी. होय तिकडच हाईत सगळे बेग हम्म.
हतर गिला आहेतोय तुमचे पण
होय होय होय, येमकड मडी हत्तर गिला.
हा आमचं पण तेच आहे आमच्या आजोबांचं गाव पण तेच.
होय काय.
हम, पप्पांचं आजोबांचं गावतेच.
हा हा हा हा,
हम्म,
इथल्या इथंच असतं पण हे होत नाही.
हम्म, आता आहे कि, ते कार्यक्रम आहे की, उद्या.
कसला.
तेच कि ते देवाच उद्या कार्यक्रम आहे की पुढच्या वर्षी जत्रा नाही काय आता.
हा ते पाच वर्षात न असते ते म्हण लक्ष्मीचं.
हम्म, लक्ष्मीच म ते उद्या काहीतरी. ते काहीतरी देवाचा ते रेडा का त्याला कन्नड मध्ये तर काय म्हणतात मला माहित नाही. ते आता उद्या सोडायचा कार्यक्रम आहे. की,
हा हा हा, म्हणजे आमचे पण आता कोण तिकड असं नाही आहेेतो जास्त.
हा हा हा, आमच्या ह्यात भरपूर लोक आहेत तिकडं. पण आमच्या आजोबाईकडं आल्यामुळे आम्ही आता सगळी इकडेच राहिलोय.
इकडच नाक झालंय हम्म,
बाकी आजोबांचे भाऊ तेन तिकड. नाही असं एवढं जाण नाहीेत.
हा हा, आमचे कसं आहे प ''--'' प्पांच हे सगळे इकडच आहेत भाऊ पण इकडच आले होते. त्याच्या मुळा तिकडं असं कोण नाहीच आहे.
हम्म, म्हणजे भा त्यांचे प आजोबांचे चुलत चुलत भाऊ आहेत त्यामुळे. जाण ण येन्यात. कधी आधी लहान असताना जात होत. पण आता कस शिक्षणामुळे कोण जास्त जा करायला बघत नाही त्यांची. पण म पोरं मोठे आहेत आता शिक्षण चालू झालं की सगळं अडकूनच बसायला होत.
आडकुण बसाय लागते होय होय आणि आता हलगर्जी पणा करुन चालतच नाही ना शिक्षणामध्ये वेळच्या वेळेस ठेवाय लागते. त्यात होय होय,
हम्म, लहान असलं की, कसं मे महिन्याच्या सुट्टीत म्हणा. आणि दिवाळीच्या सुट्टीत म्हणा असं जाता येतय पण कस आता मोठी जशी. मुलं मोठी होतील तशी जबाबदार्या घरच्यांच्या पण वाढत्यात.
हम्म,
त्यांच पण जास्त बघायला करायला लागतय मग त्यांच्यासाठी जास्त. वेळ काम त्यांना जे जे लागते त्याच्यासाठी आहे. घरचे त्यांच्या कामात बिझी.
होय,
हम्म त्यामुळं नाहीच, जास्त आता जातच नाही.
कोणते मोठे मोठे कार्यक्रम असले तर तेवढ नाही तर मग यात्रा अस- ल्यावर मग कंपलसरी सगळी गा घरचे सगळीच जातोय असं करतोय.
होय ओटी वगैरे भराय जावं लागतच. होय होय असं होय हो ओटी वगैरे भरावी जायला लागते सोडा खरं, हम्म
आणि भरपूर लोक येत्यात सगळ्यांना भेटणं होत.
होय होय आम्हाला तरी काही हेच होत नाही त्याच्यामुळे आम्ही जायतच नव्हतो कारण कन्नड येत नाही. आणि तिकडं कन्नड शिवाय काय चालत नाही. त्यामुळे उगाच ते तोंड बघत बसायची पाळी येत्या. काय म्हणत्या समजत नाही, काय नाही. कडकड कड
नाही आता आमच्या एज चे कि नाही त्यां म्हणजे आता आमच्या इकडं त्यांना येऊन सवय आहे ना त्यामुळे जरा त्यांना मराठीत तुडकं मोड- क का होईना येतय आणि ज्यांना मराठी येतच नाही, कन्नड येत नाही तेव्हा त्यांच्यासोबत हिंदी बोलायचं असं होतेय.
हम् हम् हम् आम्ही आमच्या आम्ही लग्नाच्या आधी गेलतो ना तेव्हा तसंच झालं, मला तिथं मराठी पण येईना. आणि सगळ्या अस, त्यानी अप्रुव्हही करायचे येत गेले की पण त्यानी काय म्हणतात ते कळायचं नाही आणि असं खुळ्यासारख बसून धरून आणल्यावर कसं बसवतात तसं वाटयचं. आम्हाला नंतर नंतर आम्ही जायचच बंद केलो. पप्पा तेवढे जायचे. हम्म त्या ओळख नसत्या त्यामुळे प्रॉब्लेम येतो ना, कशी ह्या वर्षात
जरी त्यांनी कन्नडमध्ये बोलला तरी मग कन्नड मध्ये जरी बोलले तरी मग आम्ही हिंदीमध्ये रिस्पॉन्स दिले तर मग त्यांना कळलं की बाबा आपल्याला पण हिंदी बोलायची गरज आहे मग त्यांनी हिंदी बोलत्याल मग झालं.
हा नाही तेच की कन्नड कळते ना तुम्हाला ते, मला तर कन्नड पण नाही कळतहे.
होय कन्नड कळते. ते आता कस घरचे पण घरचे पण बोलतात आणि लहान असताना कस तिकड जा येणं जाणं होत त्यामुळे त्यांच्यात राहून त्यांनी काय बोलतात हे समजून हे याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, हे म्हणजे काय असं विचारून विचारून जरा कळतय. फक्त असं कन्नड मधली पिक्चर, गाणी ते ना त्याचा अर्थ लागत नाही अजून, फक्त जस आपण बोलतो तसं बोललेलं कळतय.
कळतय हा हा हा.
हम्म असं पिक्चर तेन काय कळत नाही. अस होते हम्म.
ह हा हा, बाकी आणि काय?
तुम्ही केला नष्टता?
हो झाला की नाश्ता केला होता डोसा बनवलेले.
हम्म
हम्म मग आता सगळं आवरलं मग आता म्हणलं सगळं आवरून जरा असं बोलिया म्हणलं काय करतायत बघूया. मग मला वाटल आता काम तुमचे अजून आवरले नसतील म्हणताना म कॉल केला पहिला कॉल तेवढ्यासाठीच केला होता बघुया म्हणलं फ्री आहात काय, म उचलला नाही म्हणताना मग
मी साडे पावणे अकरापर्यंत फ्रीच होते. मग सगळ्यांना मेसेज केला, मग तुम्ही म्हट होत तुमच तुम् करत, मग तुम्हाला काही मेसेज केला नाही मग कोण रिप्लाय दिलं नाही. मग तुमच्यासोबत अजून आणि मी कामाला लागलो तर तुमचा कोण आणि अजून एकट्या कोण तर दुसऱ्यात त्या मला माहित पल्या म त्यां फोन व्हा लाग तुमचा ऍप वर. ती फोनाला मी रिसीव्ह करायला गेलो तुम्ही प तुम्ही परत कट काहीतरी केला वाटतं! मग मी तेच तुम्हाला म्हण
करच की विचित्रच झालेय हा.
मग काय तर!
नाही असं अचानक केलं की माणसाला पण गोंधळ लागत होतेय. थोडा पण मी करायलाच नव्हते मी. काला नंबर लावला आणि तुमच्या ह्याच्यावरच झालाय. तसेच दोन
मग कस कसं होतं माहिितय काय आपल्यामुळे एखाद्याचं नुकसान झालेलं बरं वाटत नाही ना? म्हणून म्हंटलं हे. काय विषय झालं डायरेक्टर फोन करायला म्हणून रिसीव करू म्हटलं तर ते रिसीव्ह झालं. झालंच नाही ते असं झालं मग तुम्हाला परत कॉल के
अहो नाईक! हो आणि आपलं गणच कट झाला मी अरे म्हणते मी नंबर घातलाय वेगळा इथे नंबर झालाय वेगळा. आता म्हणलं आणि म्हणलं त्यांना हेनी म्हणणार म्हणून. काय फोन मेसेज क कॉल नाही केला आणि डायरेक्ट कॉल केलाय म्हणून. म्हण नंतर सांगा मग तुमचा फोन आलेला पण माझा कॉल चालू होता ना तिकडे ऍप ववरच.
माझं पण असंच क असं डायरी असं आपोआपच सबमिट झालं माझ पण. काय न करराच म्हणजे दुसराण जरी नंबर टाला की दुसरा पहिला जो असतोय तोच सबमिट व्हायलाय मग, ते झिरो सेकंदला जाते.
जाते होय होय नाही मग बहुतेक. तुमच झाले काय तसे मग माझं पण तसच व्याय लागले. काय हे करा कराच आता विचार तरी कोणाला असं होत ना. कारण की दुसरे कॉल लागतय. आता मी हा ठेवल्यानंतर जर आता दुसरा लावला ना. आता मगाशी ज्याला लावलाय की नाही त्यालाच कॉल लागतोय बघा असं होते.
हम्म त्यामुळे जर असं आपल्यालाच डोकं शांत ठेवून कॉलच रा बघायला लागणार नाही तर मग कि, नाही गडबड गोड खायलाच होऊन जाते.
हो नाही गडबड नाही कायदा तुमचा कॉल लागला नाही म्हणून त्यांना त्यांच्याशी पहिला कॉलवरर बोलले. मग क्च्युली त्या कस आपण कर्नाटकच्या त्यामुळे त्यांना पण येत नाही मराठी. अ य! मग म्हणताळा मी फ्रेंडचीच वाईफ आहे मग तिला बोललो मग तोच म्हंटला. अगं तिला येते बोल म्हणून तिच्याशी म्हंटलं बघूया तरी ट्राय. त्यांना मी कॉल करते रिसव्ह करा म्हणून. मग त्यांचं बोलणं तर आमच झालंय आपण दहा मिनिट. काय बोलणार ना त्यांना मराठी येतच नाही. आम्ही जेव्हा भेटल होतो त्यांना मराठी येतच नव्हतं अजिबात. आम्ही असं ट्रिप गेलो होतो ना आम्ही स्कूलचे फ्रेंड वगैरे एकत्र अजून आहोत ना. मग तेव्हा त्यांना मराठी काहीच येई ना सगळं कन्नडच त्याच्यासोबत. त्यामुळे त्यांच्यासोबत बोलताच आलं नाही आम्हाला. आपलं टायमिंग झालंय, आहे असं म हे संभाषण कंटिन्यू पुढे करूया थोड्या वेळाने
होय हा हा नाही तुम्ही आता करा की मग चालतय
हा ठीक आहे करते मग लगेच.
हा हा.